हा ताई येतोय का आवाज
हो येतो येतो तुमचा कॉल लागला मला त्या दुसऱ्या मॅडम आहेत ना त्या फोन करत होत्या ताई
त्या मला म्हणतात की तुमचा फोन लागत नाही एकशे ऐंशी मिनिटं पूर्ण झाले दाखवतयतात
मग मी जेव्हा तुम्हाला कॉल करेन कदाचित मग तेव्हा दाखवू शकता असं कदाचित
पण म आता तुम्ही केलाय ना मला
मी केलंय ना तुम्हाला आता पण नाही दाखवलं ना मला
हा मग तेच काय प्रॉब्लेम आहे काय माहिती कारण माझे झालेले तर मी हो अपडेट केलं
अच्छा पण मग किती कॉल झालेत तुमचे
माझ्या आता आतातून अजून दोन बाकी आता एक हा ठेवला की तुम्हाला करिल आणी बा रात्री मी किती वेळ जागी होती म्हणजे आमच्या पाच माझे तीन, चार काॅल तर अशेच झाले झिरो झीरो
म्हणून ते त्याच्यात दिसतय पण जोपर्यंत एकशे ऐंशी मिनिटं होत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही त्याचा
अच्छा कारण की मी तर बारा नंतर विचारलं कोणाला तर ग्रुपवर कोणी काही बोललच नाही आप आपलं नाही का लास्ट बोलणं झालं हां मग ते बोलले त्याच्यानंतर कोणी काही बोललंच नाही मेसेजच नाही आला
नाही मग आमच्या समोरचे होते ना मग त्यांचं ते ट्रान्स्क्रिप्शनचं चालतं ना
अच्छा ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय करायला लावतात ते
पण नाही माहिती नक्की आता ते काय आपल्याला आल्यावरच समजेल ते टास्क
ते ना आधीच छान होत अहो म्हणजे अं क्वश्चन वगैरे विचारायचे आपण फक तर त्याचे उत्तरं द्यायचे
हां
हां आणि नंतर मग एक काम असं होतं की त्यांनी ते एक पॅराग्राफ दिलेला असतो आपण तो व्हाॅईसमध्ये द्यायचा असं पण होतं तर ते पण छान होते काम हे कॉल वगैरेचे ना खूप वेळ होऊन जातं शांतता लागते
शांतता पण आणि समोरच्याला वेळ पण पाहिजे बोलायला
जन्माचा
हे कसं, दुसरे कामं कशे
माझं आं माझे काल तुमच्यासोबत झालं तेच शेवटचं बोलणं आणि आता तुम्हालाच केला पहिला कॉल.
अच्छा! नायी आज सकाळपासून चालूयेत आणि आज पण
अच्छा! मला सकाळपासून वेळच नाही ओ मिळतं. घरातलं सगळं आवरण, हें तें.
हां हों, बाळ काय करतय?
आहे झोपवलंय त्याला-तिला, म्हणून मग आता म्हटलं कॉल करूया कोणाला तरी.
हाय
ताईंना एका मेसेज केला, त्यांनी काय रिप्लाय पण नाही दिला.
हुं, मी पण काय आज आली, थोडी बाहेर.
अच्छा! आज जरा पाऊस पण कमीयं म्हणजे अं आहे असं उठल्यासारखं पण अं शांत आहे जरा, येऊन जाऊन आहे असं, कंटिन्यू नायच
थोडासा थांबतो आणि परत चालू होतो
हुं हुं
असंच चालूयं आज तर कंटिन्यू.
हां झालं मग जेवण वगैरे तुमचं सगळं आवरल
जेवण झालं, जेवण झालं पण इतकं हेवी जेवण झालंय डायरे अशे घुमं येतेय
आणि मला तरी वाटते नां जरी दहा मिनिटे झाले नां पूर्ण, तरी पण ते काउंट होतोय, ते मेस सेकंड तुमचे.
हों आणि तें तू म्हणजे मला पण से कद काउंट होतात आणि तुम्हाला पण होतात ते.
अच्छा!
हां कारण जे कॉल्स म्हणजे आता सपोज तुम्ही जरी कॉल केलायं नां मला तरी म्हणजे त्याचे मला पण मिळणार आणि तुम्हाला पण मिळणार येतं नां मग ते काय काउंट हो तात असो हुं
पण एकशे ऐंशी पूर्ण झाले हे आपल्याला कळेल कसं काय कारण की तिथे काहीच असं नाहीयें ऍपमध्ये.
तुमचे झालेत असं कारण, मग स्क्रीनशॉट टाकलेत. ग्रुपवर बऱ्याच जणांनी हुं
तर ते ग्रुप वर मेसेज पण एवढे येतात की ते वाचाला पण मिळत नाही नीट. तर दोन, दोन चार, चार ग्रुप झालेत कुठल्या ग्रुपवर काय येत काहीच समजत नाही असयं.
हों बाकी तुमचं झालं जेवण?
हो आवरलं सगळं आज याचं आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन होतं स्कूलमध्ये ते सकाळी अं ते आवरुन तिथे थोडा वेळ थांबावं लागलं स्कूलमध्ये आणि नंतर मग घरातलं वगैरे एवढं सगळं करून आवो नाही जमत मग वेळ भेटतच नायी.
हों
आणि बाळ असल्यावर कसं त्यांचे नखरे असतात ते काय झोपताना असं नाही, कंपल्सरी त्याच टायमावर अस.
हम्म. हू हू.
आता माझा हा बहुतेक तुम्हाला चौथा कॉल आहे ना?
हो.
काल आपले तीन कॉल झाले, मग आता बऊ मी याच्या पुुढे तुम्हाला लावू नाही शकत बहुतेक!
हा मी एक लावेल तुम्हाला. माझं पण बहुतेक शेवटचा राहील जो येईल तो. हो ते चार, चार होऊन जातील मग.
हा हा हां हां.
नवीन लोक क आले कि मग त्यांनाच करावे लागतात. कारण जुन्या लोकांचे म होन जातात ना तेवढे.
हो मग ते सुरुवातीपासून करतात आता, तेव्हा आपण लाइटली घेत ल, आणि हे पण मला कळत नाही ग्रुपमध्ये यांनी टाकलं पाच हजार मिळाले, सात हजार मिळाले यांना एवढे कसे काय मिळाले?
काय ते नाही मला पण अजून कारण मला दोनच मिळालेत, फक्त दोन रुपये.
नाही दोन रुपये तर ते आता तुम्हाला ते दाक म्हणजे अ टेस्ट साठी येतात आधी हा नंतर मग ते येतात पैसे आ दोन एक दिवसात. किंवा काय काय ना तर सेम डे ला पण येतात
त्या ना कंटिन्युअसली फोन करत असतील ना म्हणून त्यांचे टास्क वाढून आले असतील.
करत जरी असले तरी एकशे ऐंशी मिनिटांच्या वर कॉल नाहीच करू शकत आहे ना!
हम् नाही नंतर परत वेगळा टास्क असाईन होत असेल ना?
नाही नाही सगळ्यांना एकदाच देतात अहो ते म्हणजे, म्हणून तर त्या ज्योतिताई एवढं हे करतायत ना तुम्ही करा करा. हा ते प्रत्येकाचे एक एक टाइम पिरियड आहे.
हम्म.
आता नवीन टास्क येईल तो पण सव्वीस नंतरच येईल. अस ह आणि हे उलट आता आलंय तरी पटा पट नाही तर पहिले याच्या आधी तर असं येतच नव्हतं एक आता आलं तर दुसरं पंधरा दिवसांनी किंवा पुढच्या महिन्यात असं यायचं.
हां हां. जाऊदे येतायेत तर करून घेऊ हा.
त्याच्यानं
माला तर आता तर फस्ट टाईमच आहे नाही का म्हणजे. ज स्टार्ट केल्या असं.
हुं हुं झाले पण माझा आताशी हा अकरावा कॉल आहे आता दहा झालेत हा अकरावा कॉल आहे. काय काय मी बायकांसोबत बोलले ना फोनवर तर त्या म्हणतायत की आमचे पंधरा अठरा कॉलमध्येच झालेत पूर्ण एकशे ऐंशी मिनटं.
हा मग ते जास्त वेळ बोलले ना म आता आपण पण असंच करू आता तुम्ही आपण आता ना एक काम करू दहा मिनिटाच्या वर तुमचं पण बोलू आणि माझं पण नंतर जो कॉल राहील त्याच्यावर जास्त बोलो हा.
काय करणार मग आता?
ऊ हुं हो ना.
आणि काय होतं, आता हा फोन ठेवला ना की मग कोण आहे का ते विचारण्यात पाच दहा मिनटं जातात. मग कोण आलं का त्यांना कॉल करण्यात पाच एक मिनटं म्हणजे, हा पंधरा एक मिनट हा असेच वेळ निघून जाते म्हणजे एवढ्या वेळात? बाळ झोपलय दोन तास, तर त्या दोन तासात फक्त दोनच कॉल होतात.
हम्म. बरोबर आहे, आणि लहान मुलांची झोप पण खूप कमी असते सारखे उठतात.
काय आवाज आला की लगेच उठून बसतात ह. आता मी सध्या माझं जरा युट्यूबचं दोन दिवस काम बाजूला ठेवलंय. काल, आज म्हंटलं हे पूर्ण करूया दोन दिवसात.
हा हा.
हा. आणि ह म्हणजे तुम्हाला काय आयडिया आहे का? पूर्ण केल्यावरच पैसे मिळतात किंवा झालेत तेवढ्यांचे पण मिळतील असं काय हाय?
तुम्ही तिथं अस जे आहेत ना ते काय करा एक झाल ना कम्प जितक तिथे बघाव क्लिक, बटन वर क्लिक करून द्या एकेक करून द्या सबमिट. करत जायचं मी तर तसच करते. मग आता अजून माझ तर म्हणजे तुम्हाला तरी याच्या आधी आले. मला तर फर्स्ट टाईम आहे, मला पण असून एक्सपिरीयन्स नाही.
हा सबमिट वगैरे केलेत, पण मग जे झालेत म्हणजे एकशे ऐंशी मिनट. पूर्ण नाही झाले समजात सव्वीस तारखेपर्यंत तर मग जेवढे झालेत त्यांचे पैसे मिळतील ना?
हा हा त्यांचे मिळतील ना?
हा तेच.
ह होऊनच जातील ओ. काही नाही आता जरी माझे झाले ना? तर म्हणजे आता आपल्या दोघींच झाले आता अजून एक एक कॉल झाल्यावर हा तुमचा. झाला माझा पुढचा झाला का? त्याच्यानंतर मग ज्यांना पण करू ना?? मग त्यांच्याशी जास्त वेळेस म्हणजे एक साधा कॉल करून. ते बोलून घ्या की आपण जास्त वेळ बोलू अस.
चालेल.
बाकी मग काय अजुन?
काही नाही तेच म्हटलं आता सध्या जरा हे काम करायचं म्हणून. ट्यूब बंद ठेवलंय दोन दिवस तर तिथे पण नुकसान होतं आवं लगेच. म्हणजे त्यांच असं आहे ना? एक दिवस तुम्ही काही अपडेट नाही ना केलं का लगेच आपले व्ह्यूज वगैरे काउंट सगळं कमी होतं ते
हम् पण मग ते कुठे काउंट करतात? अस म्हणजे म्हणजे एवढं तुम्हाला त्याच्यावर?
ते एक वायटी स्टुडिओ म्हणून एप्लीकेशन असतं तर ते डाउनलोड करायचं. ते आपल्या यूट्यूबलाच कनेक्टेड असतं तर मग ते. स्टोर डाउनलोड केलं ना की तुमच सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला लगेज किती आले अ तुमचे सबस्क्रायबर किती आहेत? वॉच टाइम किती आहे, तुमचं रेव्न्यू किती जनरेट झालाय? ते सगळं त्याच्यावर कळत. कोण कोणत्या व्हिडिओला जास्त तो चांगला चालला, कोणता नाही. सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्याच्यावर कळतात आपल्याला वाय टी स्टु स्टुडिओमध्ये, हा तर ते युट्यूबच ॲप्लिकेशन एक डाऊनलोड करून ठेवांव लागतं, जर तुम्ही जर यूट्यूब चालवत असाल चॅनल तर. हा. आता इन्स्टाग्रामला पण मी हे, आपले जे घरगुती प्रोडक्ट वगैरे असतात ना? कमी रेंजमधले तर ते प्रोडक्टचे मी रिव्ह्यू वगैरे करत असते, चांगलं आहे का वाईट. म्हणजे उग आपण कधी कधी काय होतं लोकांचं बघतो आणि माग होतो, पण ते खरंच तसं आहे का? कारण की काही काही लोक प्रमोशनसाठी चांगलंच म्हणतात. का चांगलं आहे? चांगला आहे, पण जेव्हा आपण नॅच्युअलमध्ये ते मागवतो, तेव्हा आपल्याला एक प्रोडक्ट वेगळंच काहीतरी मिळतं. आणि ते जसं बघितलं असे तसं काम सुद्धा करत नाही, मग तशा त्या प्रोडक्ट. मी रिव्ह्यू वगैरे करते, म्हणजे खरं आहे कामाचं की नाही? त्यानंतर आता मी उन्हाळ्यामध्ये कॉटनच्या साड्या आणल्या होत्या, इतक्या स्वस्तात मस्त. तर मिशोवर होत्या ना, कॉटनच्या साड्या अगदी अडीचशे तीनशे रुपयाला. पण मी स्वतः त्या मागवल्या, घातल्या, वॉश करून बघितलं सगळं करून बघितलं, त्याच्यानंतरच मी त्याचा रिव्ह्यू दिला, इतक्या मस्त.
अच्छा, पण मग त्या तुम्ही जे रिव्ह्यू देतात त्याच पण असतं की म्हणजे. त्याच पण.
कीती साड कोणी त्या वस्तू माझ्याकडनं घेतल्या, म्हणजे मी जर ते कमेंटमध्ये लिंक टाईप करता. करा म्हते ना, तर मग त्याला ते प्रत्येक लिंक.
अच्छा, अच्छा, म्हणजे ते हा ते लक्षात तुम्ही सांगताय तेव्हा, म्हणजे ते आपण जेव्हा त्या बघतो व्हिडिओज मधलं कमेंटमध्ये लाईक करा, सबस्क्राईब करा, आपण असं म्हणतो हा हं.
ती वस्तू तुमच्या मेसेजमध्ये येऊन जाते, इनबॉक्समध्ये. बरोबर की नाही, मग ती आली का तुम्ही तिथ. ना, जर त्या लिंक थ्रू बाय केली, तर मग ज्याच्या कोणाच्या तुम्ही कमेंटला लिंक केली ना, कमेंट केलीय व्हिडिओला, तर त्यांना ते कमिशन मिळत. काय काय प्रोडक्टला असं आहे. आणि काही काही प्रोडक्ट असं असतं का, ब्रँड स्वतः आपल्याकडे पाठवत? मग त्याचे पैसे सुद्धा ब्रँडच देत, म्हणजे प्रोडक्ट फ्री मिळतंच मिळतं, पण तुम्ही एक रील बनवा आपल्याला पैसे देतात. मग ठरवतात आपले फॉलोअर्स किती आहेत, त्यावर ते किती पैसे देणार. काय वगैरे, व्ह्यूज किती येतात व्हिडिओला वगैरे, त्याच्यावर मग ते पैसे ठरले असतात, मग. ते पण असतात असे हजार-दोन, म्हणजे त्याहीपेक्षा जास्त. असतात, पण मग ठरवलेलं असतं आणि मग तेव्हा मग काय तुम्ही कमेंट करा, लिंक करा, मग ते काही कमिशन नाही. मग ते पैसे जे आलेले आहेत, तेच. याच्यात पण इन्कम खूप चांगली आहे, तसं बघायला गेलं तर. फक्त एवढंच करता आलं पाहिजे आणि बोलतात ना, एक अशी कसोटी पाहिजे, म्हणजे करायचं म्हणजे.
हो, रोज काहीतरी नवीन करावंच लागतं.
अव, खूप मेहनत घ्यावी लागते सगळ्यात पहिले तर, म्हणजे. काय आता नवीन आपण मागवायचं आणि काय लोकांना दाखवायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं. महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण का आपण काय? तरी मागवायचं आणि उगाच त्याचं कोणाला आवडणारं नाही, असं नाही पण. इन जनरल आपल्या सामान्य माणसांच्या घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी, आता तुम्ही बघितलं की नाही, माहिती नाही, मला माझं चॅनल ओपन करून पण बऱ्यापैकी मी तेच करते. मला पण काय असं अजून खूप ग्रो झाले असं नाही, सुरुवातच आहे. चाललं आहे आपलं, प्रयत्न.
बरोबर नाही नाही होईल सगळं. आणि मला पण आत्ता नवीन, म्हणजे आता मी नाही का हेच्यात इंस्टाला वगैरे असं बघायचे ना तर कमेंट टाकायची, म्हणजे डीएम फॉर कमेंट नाही का?
हां हां.
कमेंट फॉर डीएम वगैरे असं यायचं तर मग मी बघायचे. मग एकदा दोनदा केल होत आपल्या म्हणजे ऑर्डर केलं पण मला माहिती नव्हतं की त्याच असं पण असतं म्हणजे
हो मग त्या त्या व्यक्तीला ते कमिशन जात ना त्या.